हां बोल.
रुपालीच पण झालं आहे कंप्लीट.
झोपला काय तुझा.
नाय झोपतये आज तो नुस नुसतं खेळत राहिलाय. त्याला तर त्यांनी क्ले आणलाय ना शौर्यनी खेळायला.
हा हा.
जावू दे मग अ. खेळू दे ना हम्म.
हम हम. त्यांला खेळून खेळून दमेल गं तो मग झोप येऊन जाईल त्याला.
रुपालीच पण झालं कम्प्लेंट.
कोणाचं.
रुपाली माहिती आहे रुपाली.
रुपाली हो सांग ती केला. होता तिने मला मेसेज. हा झालंय म्हणून. मी म्हटल चांगलं आहे हो.
ते प्रांजल सोबत आता करा. तुम्ही दोघी पटाकट तुमचा काय आता दोन तीनच मी बोलली ना तुला. अठरा झालं का होईल आता माझं पंधरा झालंय तुझं किती झालंय.
माझे सोळा झालेत.
हा मग आता दोन कर म्हणजे मग
झाले झाले पाहिजे हो गं, झाले पाहिजेत आता. काय कंटाळा आला गं कायं.
हाहाहा. आता काय करते आगं.
इकडचं पण बघा हे हा.
की करायलाच पाहिजे. माझ असं काय म्हणाला माहित आहे का. पै धरी आपल्याला काय तरी लॅपटॉप द्यायला पाहिजे ना.
हा हा हा.
असं काहीतरी मला पाहिजे.
असं काहीतरी म्हणजे, एका ठिकाणी बसून असं काहीतरी करा बा असं हां.
तुम्ही फनी करतोय. आता कसं सात नंतर मी फ्री असते. ठीक ये सात ते दहा मला. टाइम असतो. मग त्या वेळेत बाबा मग तुमच काय असेल ते मी करेन. म्हणजे दिवसात ना तुम्ही आठ. टास किती पण करा.
हा हा तुमच्या वेळेनुसार असं हा तुम तुमच्या वेळेनुसार अस करा. आपण हे काय आपण हे काम पण आवरत काम आवरून मी तर. काम आवरून आवरून करत आहे. थोड्या वेळ हा थोड्या वेळ थांबते. थोड्या वेळ काम.
वेड्या सारख वाटायला लागल मला. धड काय नॉलेज पण नाय आता हेच्या हेजात घेण्यासारख काय मला सांग आता.
तेच ना गं आता.
ओळख तर झाली. माणसं तर कळत बाबा काय ओळख होते माहिती. आता तू माझ्याशी बोलते. मी तुझ्याशी बोलते. ते ठीक आहे सोड ओळख होते. पण यार काहीतरी नॉलेज. काय नॉलेज तर पाहिजे कणी त्या गोष्टीतून.
हा नॉलेज काहीच नाही. आपण तर बोलतो क काय आपलं घरचंच. क संपत नाही आपल्याला आणि काय.
मग तेच ये. तर कसं आता बाबा एखाद कामात न काहीतरी शिकण्यासारखं पाहिजे. मग एखादी आता. वर्क फ्रॉम होम आपण बोलतो ना. मग ठीक आहेे तुम्ही आम्हाला आठवड्याची ट्रेनिंग द्या. असं असं वर्क प्रोव्हाइड द्या आम्ही करू.
हा म्हणजे एखादी अस प्रोपर वर्क वगैरे देऊन म्हणजे तुम्ही हात. तुम्हाला हा हा वर्क करायचा आहे बा.
हा.
हा तर तुम्ही हा वर्क करा. हम्म. तस काहीच तसं वगैरे काहीच नाही.
क असंच एक ग ऑनलाईन मला अनूजाला मला एक असंच म्हणजे मला. लिंक आणि कॉल आलेला. फ्रोड होता का ते दिल्ली वरून डायरेक्ट दिल्ली. तीच नाव होत. तर तीन मला कॉल. केला का. का मॅडम आम्ही इथं. तर रिया पब्लिकेशन मधून बोलतोय. तुमचा नंबर आता आपण कस ऑनलाईन वर्कफॉर्म हवं म्हणून. करतो ना इकडे तिकडं रजिस्ट्रेशन. तिला आता देवाला माहिती माझा नंबर कुठून भेटला मग तिने मला कॉल केला आता. आणि बोलते तुमचा नंबर शॉर्टलिस्ट झालाय. तुम्हाला फक्त फॉर्म फिलअप. करायचे ह का प्रांजल. तर ते फॉर्म फिलअप करायचे. एक फॉर्मचे पाच रुपया असे तुम्हाला सात दिवसामध्ये तुम्हाला तीन हजार फॉर्म. फिलअप करायचेत. त अ अशी ती मला बोलली तर मी म्हंटलं फक्त फॉर्म फिलअप आणि तिने मला एक व्हिडिओ पाठवली का असा असा फॉर्म असतो फक्त तुम्हाला कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट करायचं आहे. तर मी ठीक आहे ना म्हणजे तुम्ही तुमच्या वेळेत तुम्ही कधी पण करा पण सात दिवसात आम्हाला फॉर्म हे पाहिजे कम्प्लीट करून द्या तर मी बोलले ठीक आहे.
हो.
आणि मी तिला साडेचारशे रुपये पे केले. हा का.
हा.
तिने मला एक आय डी दिला त्या च्यावर बापरे नंतर मग ते कॉपी पेस्टचं अगं होतं नव्हतं. बघशील तर आणि ते एवढा मोठा फॉर्म आहे ना प्रांजल ते कॉपी पेस्ट करता करता माझं डोकं आणि हात दुखा यला लागलं माझा अंगठा
अगं ते दिल्ली वगैरे तिकडचे वगैरे असतात ना ते फ्रॉड्स माझ्यासोबत पण असं झालेलं आहे म्हणजे आपण कसं घरी असतो तर वर्क फ्रॉम होम वगैरे मिळालं तर ठीक आहे म्हणजे कुठे न जाता केल करतो आपण थोडं बहोत. हा थोडी थोडी इनकम तरी
आणि ती मला बोलली का मॅडम जर केले ना तर बहुतेक तुम्हाला पंधरा हजार भेटणार. आणि जे ए बाई पंधरा नकोत दहा दिले तरी चिक्कार आहेत.
हा ना तेच ना तेच आपण त्याच्यामुळेचं करतो ना इनकम पण येईल बा काहीतरी येईल आपला कमीत कमी आपला खर्च तरी निघेल.
नवऱ्याकडे नको बाबा द्या पैसे हे द्या हजार द्या मागायला तर नको. केलं तीन दिवस झाले अगं मला काल या पोरांच्यात मला काय जमतय का गं. तू पं धरा पंधराच्या हिशोबात तुला दिवसाला साडे चारशे फॉर्म तुला करणं प्रांजल तेव्हा तुझे ते तीन होणार मी दोन दिवस गं माझे फक्त एकशे पंच्याहत्तरचं झाली प्रांजल. तर मी तिला काय विचारलं मी रुपाला पण सांगितलं रुपालीने पण जाम मला बोलली. तू तर नुसती बावळट आहे. अशी आहे तशी आहे. तुला काय गरज होती. आणि मग मी तिला विचारलं का जर समजा मॅडम. मी सात दिवसात हे कंप्लीट केलं नाय हा.
हो.
तर मला काय भेटणार ती बोलते काहीच नाही भेटणार आणि तुमचं अकाउंट बोलते डी ऍक्टिव्हेट होईल. म्हंटलं अरे देवा बोललो ही तर बोललो कंप्लीट होऊच शकत नाही.
हा तर ते त्या अगं ते त्याच्यासाठीच देतात यांचं काही कंप्लीट होणार नाही ते चारशे रु पये तुझे गेले खाल्ले तिने असं.
मी मग मी एकशे पंच्याहत्तर मी तिला काय बोललो मग एकशे पंच्याहत्तर मी केलं मग त्याचं तर पेमेंट द्या ना तुम्ही मला पाच प्रमाणे
नाय बोलते. ती कंपनी पॉलिसी नाही बोलते. जर तुम्ही वर्क कम्प्लिट केला तरच देणारं. दे बोलों गेले ते चारशे रुपये मी ते बंदच केलं मग.
हां हां.
डोकं दुखायला लागलं अगं माझं.
अगं ते तिकडून दिल्ली वगैरे इकडून ति आपून जे कॉल्स येतात ना. ते म्हणजे फेकच असतात फ्रॉडच. म्हणजे ते कसे ज्यांनी आपल्याकडून पैसे मागितले. तो कॉल फ्रॉडच समजायचा. कारण मी पण म्हणजे माझ नवीन नवीन लग्न लग्न झाले त्याच्यानंतर मी काही दिवसांनी बघत होते वर्क फ्रॉम होमच वगैरे. तर. असे फ्रॉड तर खूप आणि ऍप म्हणजे याच्यावर पण येत होते. म्हणजे ते जॉबचे ऍप वगैरे असताना. हा त्यावर पण हो येत होते. तर आपल्याला वाटत होतं वर्क फ्रॉम होम आहे तर होणार म्हणजे. करू बा आपण असं.
हां.
भरलं होत सकाळी ते नाय ना.
नाही पैसे वगैरे तर कुठे भरलेच नाही. माझी एक फ्रेंड होती तिने मला सांगितलं होतं. ती म्हणजे पैसे म्हणजे तीन ती पण बघत होती वर्क होम तर. तिनी ती एका ठिकाणी म्हणजे ती तर ऑफलाईन गेली होती तिला इंटरव्ह्यू ला बोलवलं होतं. आणि तिथे म्हणजे मग पैसे वगैरे मागितले. तिच्याकडून आणि पैसे मागून म्हणजे मग आम्ही चार पाच दिवसाची ट्रेनिंग वगैरे देतो. तुम्हाला आणि मग तुम्हाला जॉब म्हणजे तुम जॉईड. कराव लागेल अस वगैरे पण काहीच नाही गं तसं काहीच नाही झालेलं माहितीय का.
माझी बाजूवाली आहे ना ती पण थोडीशी. तिचा नवरा ना थोडा आयटी मध्येच ये. मग मी ना तिला सांग सांगितलं का ना दर्शन दर्शना दर्शना असं असं हाय जरा बघ भावनाला. विचारून मग तो ना तरी य. नंबर मी तीच्या नवऱ्याला तिने दाखवला. मग तिने ती मला सांगितलं हिस्ट्री म्हटलं मॅडम असं. काहीच नाहीये नंबरच हा म्हणते रजिस्टर्ड नाय. हा एक नंबर फ्रॉड नंबर आहे. बाई मला एकदम घामच फुठला. मग बघशील.
आणि ते कुठलेही नंबर युज करतात. अगं त्यांचे काही नंबर नसतात ते.
ते चारशे हा मी तुला गुगल पे केले. आता माझा गुगल पेचा नंबर तिला गेला ना. समजा तिने माझा गुगल पेचा आहे म्हणून. कट केलं. मग मग ति मग डायरेक्ट मग त्या नंबरचा मला आठवते होता, ना मग तो बंद के केला अगं.
हो हो अगं आता तर हे गुगल पे फोन. पे वरून पण आहे गं चालू अगं. अकाउंटमधूनच पैसे कटतात. आता दोन तीन लोकांचे झालेत असे. म्हणजे फोन वगैरे करतो. एक कोणीतरी हा एक कोणी. तरी असं फोन वगैरे करतो. आणि बोलतो की माझे पैसे एक्स्ट्रा आलेले आहेत. तुमच्या अकाउंटमध्ये असं वगैरे आणि पूर्ण पैसे चं. सं चालले जातात अगं. एवढा फ्रॉड सुरू आहे ना. आता खूपच फ्रॉड सुरू आहे तेचामुळे. तेव्हापासून मग मला माहितीच तेव्हापासून मी अनोन नंबरचे कॉल घेणंच बंद केलं. जेव्हापर्यंत आपण त्या व्यक्तीला ओळखतच नाही मगं. कॉल्सच नाहीच उचलायचे म ते हॅक वगैरे करून मग ते पैसे वगैरे त्यांच्या. कडे घेऊन घेतात अगं.
कितीदा सांगितलं तुला.
हे तर झालं आहे. माझ्या दोन फ्रेंड सोबत झालं आहे. आणि अ माझ्या माझे.
हे आपण करतो ते कोणी सांगितलं सजेस्ट केलं.
हे तर श्रुतीने सांगितलं. मला श्रुती तर माझी फ्रेंड आहे ना.
श्रुती कशी फ्रेंड तुझी.
श्रुती माझी स्कूल कॉले लहानपणीची फ्रेंड आहे ती माझी. लहानपनापासूनची फ्रेंड येतं. ती माझी हो हा ती तर माझी फ्रेंड आहेत. तर ती मला बोली असं असं हा.
श्रुती नागपूरची ये.
हा ती पन आम्ही तिकडचे आहो. आम्ही एकच गाव म्हणजे माझ्या गावाजवळच गाव आहे तिचं. नागपूर पन नाही भंडारा जिल्हा भंडारा जिल्ह्यामध्ये गाव आहे आमचं.
बचमाने श्रियाना आता आमी गेलो होतो ना इथे रिसॉर्ट ला तेव्हा श ती पन होती. म्हणजे मी रुपाली अनुजा आणि श्रुती. आम्ही चार फॅमिली गेलो होतो. आता इते कर्जतला तेव्हा तिच्याशी ओळख झाली श्रुतीची.
कोणासोबत. कोणाशी ओळख झाली. कोणाची ओळख. अच्छा अच्छा तुझी का हा का ती कुठे आली होती श्रुती.
श्रुती कर्जतला आलेली. श्रुती खोपोलीला राहते ना.
नाही आगं ती खोपोलीला नाही ती कल्यानला राहते.
वेगळे बोलत असतील ना.
हा का हां. तू नाही पन अनुजा ओळखते ना श्रु तिला म्हणजे आगं त्या जोश स्टाॅक. श्रुती कल्यानला राहते.
अगं खोपोलीला राहते ना का कल्यानला राहते.
कल्यान ला अगं खोपोलीला मग तू बहुतेक दुसऱ्या श्रुतीबद्दल बोलतं. हे श्रुती. श्रुती हे जोश स्टोक ते जोश स्टोकच करत होती. का ते तुला माहितीये का जोश स्टोकच.
अनुजा करत होती माहितीये.
हा. तर त्या त्याच्यामध्ये तिची ओळखी झाली. जोश स्टोक वरून ओळखी झाली श्रुतीसोबत.
अच्छा.
हा आता तु बहुतेक दुसरी श्रु ती बोलत असशील मला नाही माहिती हो. पण ही श्रुती जी आहे ही. श्रुती कल्याण ला असते हो हो.
अ फ्रोज आले त्यांच्यामध्ये.
हा.
कंटिन्यू करत अस सेल ना ती त्यांच्यामुळे हा.
ते आम्ही तेच बोलीये पिक्चर मध्ये शॉर्ट लिस होशील तू आता. ती अगं मुद्दाम हसत होती तिला हम.
अ ज्योतीचं पन झालं अगं कालच.
हो आगं मी तेच ज्योती. अगं त्या अमृता सोबत मी बोलली ना. तीज मला कॉल आला तिथे नेटवर्क प्रॉब्लेम दाखव होतंच नाही इफेक्टिव्ह डायमिंग म्हटलं वाईट लागली का आता.
हा का नाही दाखवेल दाखवेल अग रिफ्रेश वगैरे करशील. तर कि किती वेळ बोली तिच्याशी तू.
बारा मिनिट पुढं कट होईपर्यंत बोली.
हा का आगं ते नेटवर्क इशूमुळे कधी कधी नेटवर्क इशू. शो नाही होतं कधी कधी मग ते तू करशील तिला पण बोलशील.